हॅलो
हा जेवलीस?
होय होय जेवलो बघ.
मग
होय जेवलो बग जेवून झोप काढली पिक्चर बघितलं.
ह. हं हं....
आता झोपले की मग चार वाजेपर्यंत उठणार नाही म्हणलं.
हा हा हा.
उठल्यालाच बर संध्याकाळी झोप लागत नाही ग मग लय उशीर झोपलं की. खाली झोपलं की झोपतच......... नाय.
हम्म
हम
हा नाही निवांत आता लाईट आलीया, होय होय आली.
दीदी, काय शिवत असते?
होय
हा मला एक ना नकी शिवत्या
व्हय, मग तेन हे लावतंय की.
अ, मोठं फाड, हा हा पायान. आय गं बैय सारखं पायान लय त्रास होतोय पाठी दुखतंय.
व्हय
मी पण पहिला त्याच्यावर शिवत होती. माझे पण आहेत दोन्ही पण ते आता खराब झालेत, साध्या मशीन्न.
हम्म हम्म हम्
पाटा तेन खराब झालाय त्याचा.
व्हय
हम्म
ते बघायचं. म्म
काय नाही म्हणणं, व्हय
रहा म्हणले नाय?
राचील का नाही मग आणि थोडं.
नाय बाई अ
सोनी तीन फोन केलती की नई? नाही, माझाच असतंय वाटतं तुला.
होय, होय.
हम् हम
कोणाचा नाय? पण त्या काय बीजीच असत्यात.
कुठे गेले, काय बाई, काय माहिती ते.
व्हय
कोण नाही, काय नाही, कुठं काय. नंदकड ही जाणार हाय म्हणालतो. झाल्या काय नई काय माहिती?
नाही तेंही तिज तिलाच आवरत नाय.
होय
काय स्टेटस तेनं बरं ठेवायला येतय ग.
त्याला वेळ असतोय बाई तिला, मत काय करायचं.
स्टेटस ठेवायला वेळ असतोय ई स्टा वर ऑनलाईन आसत्या.
हम् आता काय आपण बोलून काय
म नेमक आता ही असत्या का, ती पुर्गीच असत्या काय माहिती.
होय पुर्गी कुठ कुठली बाहेर असत्य खेळत.
मग तेच म्हणालोय, वेळ नसतोय वेळ नसतोय म्हणत्या म्हटल्यावर.
ह मी केलाच नाही तिला फोन. मला बी बघायचंय- कधी करते ते बघायचंय मला.
मग काय?
पाच सहा झम्पर आले आजुन शीवल नाही मी. दोन आता महीना होऊन गेला. महिना का दीड महिना झाला.
तेजूचा परवा आलता मेसेज मला- तेजूचा बड्डे होता- त्या दिवशी मेसेज केलता मी. -
हा हम.
हम् नाटे गोटे म्हणून आलत, त्या दिवशी मॅसेज बरी आहेस का? कुठ हायस?
हा.
ते म्हणली पंजाबला हाय म्हण- हं
हा हम. बरी आठवन आली म्हणा तेवढं तर केलंच नसल मग-
होय होय.
हम्. नाहीतर काय कोणाला विचारत नाही काय नाही.
होय होय.
त्यांच कसय आपण वि- विचारलं तर म तेनी विचारता, स्वतः काय विचारत नाही.
होय हो.
मग?
काय नाई तेजाच ते इंस्टा वर ऑनलाईन असते सारखी.
होय असते, म काय पोरगी झालिए की मोट्ठी
होय, होय.
तिच आणि सोनीच जास्त हो जायाच असेल की-
तिच आणि सोनीचं काय?
सोनीच अन तीच जास- स्त पटतंया म्हंटल.
हम्म -हो हो. हो हो हो दार लावून पळायचं असतं - हं हां एक व्हायचंय.
खागं.
फ्रिश उघडते तर लोक त्यातला बर्फ काढो काढो खायात बस
हम्म ते फ्रि ज च काही नव्ह सत्यानाश व्हाले ये पोरांच्या ये
मग काय फ्रीज मधला का ते ब बर्फ तयार होतोय त्याच्यातला चमचा न खळून काढून प खात्यात.
खरडून काढायच नसते त्याला
अ ह खडू काडुन खात्यात.
ते आमच्या बी तसच करायलात बाई शंभर वेळा उघडत्यात ग ते फ्रिज.
हम्म.
काय करायचं समजत नाही त्यांना कावलं की आणि दंगा म.
होय.
सारखं सारखं उघडून त्याचा गॅस जातोय
होय.
याच बारक तर पाच पाच मिनटाला उघडते.
पाणी असल आज.
पाणीच की पाण्यासाठीच ब ढिग सारखं सारखं उघडत्या
मग काय. बर्प करायचा आणि डेऱ्यात ओतायचं ग.
होय डेऱ्यातला डेऱ्यातलं पितोय मी तर डेऱ्यातल नाही तर पिपातलं पिते.
तेच की पात्याल्यात बर्फ करायचा आणि डेऱ्यात टाकायचा गार राहतय की पाणी.
होय आमच्यात बाटल्या लागतात बाई कधी तर अचानक कोण पण आलं सरबत बिरबत करायला लागते आमच्या यांना लागतय.
होय.
त्यामुळे मी ठेवतो. होय नाहीट आहे ब
झोपल्या असतील म.
होय आत्ता झोपल्यात मी उठलो तेन झोपले.
होय.
तेच म्हणलं का शाहू पडल की पायावर.
अच्छा. दिदी दिदी ए बेल्ट घे तितला. अरे ते कडला ठेवलाय बेल्ट.
मग पोरगीला कपडे तेन घेतली का नाही मम्मीनं?
होय होय घेतली की.
हा हा.
हम्म काय कपडे कप अं? भेटल सचिनच्यात.
ते मागं एकदा आलं नव्हतीस काय मी भेटल्यालो ते.
नाही तिथन नाही म जवळनच घेतलंयस श्रीशा तनं श्रीशाच्या वनर हायस्कुल ला लागून हाय. कुठ जवळच हाय तिथं. कुठच जाय लांब फिरू वाटत नाही बाई. ते गाड्यास की गाड्यावरनंजाऊन घेऊन येते. चालत म्हटलं की नको वाटतंय मला
हो का?
हम्म, नाही मणेरे हायस्कूलच्या बरोबर ते आलीकड त्याला लागून बरोबर हे असं खालच्या साईड ला गं तिथंच की.
हा हा हा तिकंड येतंय ना, काय माहित नाही तिकडं काय कधी येत नाही.
से
हा हा.
अलीकडच्या बाजूलाच हाय.
हां हां.
तिथंन चाल
आणि काय चाललंय मग? शिकलीस म्हन हातशिला ई तेन घालायचं.
होय. अगं अगं. दातं पडायची तिजी दातं. पडशील.
त्या नाही?
लत्या लय चौकत्या
तिज नाव परीस ठेवल्यास का काय?
संस्कृती नावाय.
संस्कृतीय ए हं, हां हां आणि पोरग्याचं?
संस्कार.
संस्कार हं. सव नसते
माज्याच नावावरय.
हां
संस्कार, संस्कृती, सारिका.
हां, मी तर श्रवरनच ठेवला
श्राव्या
श्रृुती, श्रेया, श्राव्या.
एकसारखी, एकेकांना म्हणायला येत नाहीत ग ते.
हो हो
का करत्यात. असली नावं तर कुठनं हुडकून ठेवल्या, म्हण म्हणाही येत नाही काही नाही.
श्रेया मनाय येत नाई होय?
श्रेया मा वयस्कर बायका नाही का त्यांना येत नाहीत
हं, काय तर गोदा बिदा म्हनायच न,
हं गोदा - बिदा तसला आमच्यात चालत नाही का गोदा ते बायबल मधले पण ठेवल्याच
हा हा
स्तुती, सोजल ते पनाय.
आ?
सोजल पण ठेवलय ग बारकीच?
पोर
दंगा केवढी करतात ग बाई?
लई दंगा करायल्यात अग पोर, दिवस भर अस करता ये निर्लज्जानो, ये नालायकानो. परी अग ते पेप्सी आणून ठेवला ग फ्रिजरला दिदीन.
हा
दिवसबर त्या पेप्स्या खात बसत्यात बघ, नालायक तोंडा
मोट्टी बी तशीज आणि बारकी प
चल बर आता या तुम्ही दाखवतो तुम्हाला या तुम्ही आत, आज तुम्ही या तुम्ही तुम्हाला सांगतो काय ते
दिदीच घर मोट्टा असशेल
होय
हम्म हम, जास्त
आहेत की आत्तीच आहे ग आमची.
हा हा आ तुला पण त्याला पण
आमच्या वडिलांनाच आत्या, म बहिणी आहेत्या.
हम्म
बहिने लागत्याच
हम हम ह
सख्या आत्तीला?
हो हो
हम्म हम्म
तेजा
हा
होय
मग तुला दिलेल, ते तेवढे वारल्यात का?
हम् आमची वारले.
बरं आहे घे, नसल्यातच.
हो हाय त्याजाच, डोक्याला ताप झालाय.
तेच की
मग काय? अव त्यालच कुठ बघत बसा.
हम असल्याला वेग बरा असत ते सोड, जरा भीती राहत्या.
कशाची भीती आणि कशाच काय.
नाही नाच मग फोन बिन काही करत नाही.
नाही नाही
ये बी काय म्हणत नाही. बाई पोरांच्या सा फोन करायची की.
नाही नाही.
थांब बाई एक मिनिट, कट करून लावतो थांब. हॅलो हॅलो हॅलो